हॅलो.
हॅलो हा येतोय आवाज.
हो ताई येतोय आवाज.
हा सध्या बारीच वार आहे ना ह्या- ह्या -ह्या -हा हो अगदी आणि अ सगळीकडेच सगळ छान अस म्हणजे टाळ भजन आणि अस प्रसन्न वातावरण येतय
हो आपल्या महाराष्ट्रामधल म्हणजे सर्वात मोठा जस काही ख उत्सवच आहे जस काही मोठा पवित्र धार्मिक उत्सव आहे.
प्रश्नच नाही म्हणजे अगदी आपल्या म म म त्याची पिढी सुद्धा त्याला अनु करण करायला तयार आहे म अगदी लहान मुल तर अगदी सुंदर शाळेतून शाळेत अगदी वारकरी ड्रेस वगैरे घालून जातायेत विठ्ठल रुक आणि काळ अस करायच छान म्हणजे बारीक तयार होण्यासाठी म्हणून छान काळ पण करून घेतायेत सगळ शरीराला पण
हो.
फार म कौतुकच कराव लागेल ना म्हणजे वारी वारीच पण कौ तुक आणि मुलांच पण कौतुक.
हो, माझ्या मुलीच्या शाळेत तर जस आपल्या अ म्हणजे पंढरपूरला जस ते रिंगण वगैरे करतात अ घोडा असतो ते पळवतात सगळी त्या रिंगणाभोवती फिरतात अगदी तसच त्यांच्या स्कूलमध्ये करता म्हणजे इंग्लिश मिडीयम ची स्कूलये पण तरी पण हे सगळ करतात तिथे.
हे म्हणजे वारीनी हे खूप छान शिकवलंय की, सगळ्यांनी केलच पाहिजे सगळ्यांनी के करायला पाहिजे आणि सगळ सगळ्यांनी एकत्र येऊन वारीत वारी सहभाग केला तर कुठल्या कुठे जाईल आज पण ती प ते कंटिन्यू मध्ये राहि पाहिजे ती वारीची ह ती वा ती वारी जी आहे, आत्ता जो आपण वारी वारी वारी म्हणून एकत्र येतोय ती आपण कंटिन्यू मध्ये पूर्ण वर्ष त्यो भर ती वारीची संस्कार आपले उपजत आले पाहिजेत
करी एवढ पायी जातात म्हणजे किती विशेष आहे आणि- ते एवढ जातात पण त्या वेळेत ते सगळ दुःख त्यांच दुखण सगळ विसरून गेलेले असत.
अगदीं अगदीं म्हणजे एरव्ही घरांत लो आपलं थोडंसं कांहीतरी बिनसलं की लगेच चिडणारे वारीत गेल्यांवर शांत असतांत आणि अगदी भक्तिभावांत- नं लीन झालेली असतांत जाणारं अगदी हं हं
त्यां वारकऱ्यांचा तो टां टाळंचा आवांज मृदुंग विना यांचा सगळ्यांचा आवाज इतंका सुंदर वाटतो. तो ऐकायलां म्हणजे त्र्यंबकेश्वर रोड लां जरं गेलो. तरं बापरे जेंव्हा ते सुरूं होतं नां तिकडूंन ते- पायी चालांयला सुरुवांत करतांत म्हणजे- ते बघण्यांसारखं असंते इतकं सुंदर की असं वाटतं की. आपणं जायंला पाहिजे करायंला पाहिजे. खरं तरं हे म्हणजे एकदां तरी जायंला पाहिजे इतकी ईच्छा होते.
सुद्धां आम आमच्यां ईकडे आम्हीं संभाजीनगर सुद्धां कायं असतें अं आपल्यांला तिकडे जांता येतं नाहीं नां. मं पंढरपूरला तरं आमच्यांकडे अलीकडे एक प्रति पंढरपूर आहे. वाळूंजच्या अलीकडे पंढरपूर लागत तिथे एक कि म्हणजे ज्यांना पंढरपूरला जांता येतं नाहीं ते त्यां पंढरपूर- पर्यंत तरी जातांत आणि म्हणजे- हां अगदीं म्हणजे आषाढी एकादशी पर्यंत जाऊंन येतांत. आणि- परंत एक आशाढी कायं मं त्यांना दोनदा हे होतं नां- अं एकदां एकदां वारीतं जायचं म्हणूंन आणि एकदां आषाढी एकादशीला जायचं म्हणूंन.
अरे वा आणि बघां नां ती - तिथे कांहीं म्हणजे काहींचं कोणत्यां गोष्टीची गरजं पडतं नाहीं अगदीं सगळं शिस्तबद्ध चालूं असतें. म्हंणजे- आणि ईतर वेळेस जरां असे सगळें लोक जमले तरं एवढं शिस्तबद्ध होईल की नाहीं होते.
हं आणि हे पणं घेण्यांसारखं किती आहे वारीच्यां लोकांची सोय- करण बां वारी वारीला येणाऱ्यां लोकांचं अन्नदांन अन्न वगैरें देणं. किंवा त्यांची राहांयची खांयची प्यायची त्यांची कायं अपेक्षां नसते ते म्हंणजे वारी वारकरी हे अं कुठेही रांहु खाऊं शकतांत. पणं त्यांचीच गैरसोय होऊं नये म्हणूंन इतर लोक सुद्धां त्यांची म्हंणजे ते वारीतं नं जांता वारीचं - अं हे करूं शकतांत पुण्यं कमवूं शकतांत.
आणि तिथे नां कोणतांच भेदभांव नाहीं राहतं म्हणजे नां जातं पांत राहतो नां धर्म राहतो कोणी श्रीमंत आहे कोणी गरीब ह्यां सगळ्यां गोष्टी पार- दूरपर्यंत सोडूंन आलेले असतांत ते. भक्ती भावांने एकत्रं येतांत किती छान नां.
साध आणि वारं वारीतं ते रिंगण वगैरें करतांत. त्यांच्यात सुद्धां म्हणजे ते घोडे- हे बैल एरवी घोडे किंवा बैल किंवा कुठल्यां गाड्यां म्हंटल. तरं किती रिस्क असते असं एवढ्यां सगळ्यांच्यात न्यांयची. उधळायचे हे पणं त्यांचा पाऊल सुद्धां इकडचं ती - तिकडं पडतं नाहीं. सगळ्यांचं एकसारखं - सारखं एका लयीत, एक छान काहीतरी मंत्रमुग्ध वातावरणच.
वारीमधून खर तर इतका छान संदेश जातो की अ सगळेजण अगदी सेवाभावी सेवा करतात. भक्ती असते त्यामध्ये म्हणजे आणि स मेन म्हणजे समानता असते.
हा. हे हे महत्त्वाचं, हे महत्त्वाचं. सगळ्यात महत्त्वाच हे समानता आहे, न तो गरीब आहे न न श्रीमंतय न ग कुठल्या जातीपातीचा भेदभाव नाही किंवा तू तू गाडीतून आला तरी तुला दहा पावलं तरी आमच्या बरोबर जाय. च आहे बाबा चालायचं च आहे. आ दहा पावल धके खायचेच आहेत, तुम्ही जे काय अनुभव तले. नाहीत ते सगळे वारीत घ्यायचेत. म्हणजे आपल्याला नुसतं ऐकून सुद्धा त्या अंगावर असं रोमांच येतात.
नाही आता आम्ही त्यात त्र्यंबक रोड नाही म्हणजे आमच्या नाशिकून ते त्र्यंबकहून निघतात ना सगळे
हां.
ते वातावरण इतकं सुंदर असतं आणि थोडाफार पाऊस पडलेला असतो. तो नॉर्मल तेव्हा स्टार्टिंगला आणि ते चालले ते आणि त्यांची खाण्यापिण्याची रस्त्यावर सगळीकडे सोय केलेली असते लोक सगळीकडे म्हणजे त्यांना काहीच कमी पडत नाही इतक छान आणि
आणि या आतापर्यंत कस वारी मध्ये अ स्वच्छता वगैरे नसायची किंवा हे न सायच आता ते पण सगळ्यांनी बर बरच म्हणजे बरच. फरक पडलाय अगदी शंभर टक्के शेवटी माणूस म्हणजे शंभर टक्के तो फरक पडणारच नाही पण तरी सुुद्धा ब पन्नास काय साठ सत्तर टक्के फरक पडलाय. कि स्वच्छतेचं महत्त्व कळलंय. हा हा.
हे आता
पण काय ना वारी अ वारी म्हणजे किती स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे किती आक्रमण वगैरे झाली तरी वारीत काही फरक पडला नाही. वारी ही निघणारच पंढरपूर ला दर्शन
किती म्हणजे वयस्कर बायका, माण स अगदी ते पायी पायी जातात ना आपल्यासारख्याला बघायला लाज वाट की अरे हे लोक जाऊ शकतात तर आपण का नाही जाऊ शकत आणि आपण का नाही करत हे.
हो ना आणि आपण सुशिक्षित समाज, सुशिक्षित समाज म्हणून म्हणजे आपण ते बघून सुद्धा आपण आपल्याला अस अनुभव वाटतो. की अरे बापरे आपण त्या बारीतचय बरं का म साधं टीव्ही लावलं. आणि वारीचे असे वा. तावरण बघितलं की अस वाटत की आप त्यांच्यातलाच एक भाग सामि झालेलोय.
ते जन्माला आलेवर एकदा काय होईना पण जायला पाहिजे माणसाने.
प्रश्नच नाही, प्रश्नच नाही, नाही तो आनंद घेतलाच पाहिजे. अ आणि ते अं सगळ्यां सगळ्यांचं म्हणजे ते टोपी, धोतर किंवा पांढरे ड्रे, कपडे म्हणजे एको म निरागसता येते त्याच्यात. शुभ्र पणा जे, अ, छान अस हे दिसत ते.
माळा वगैरेस सगळ ते असत ना, त तुळशी वृंदावन छोटे- छोटे त्यांनी ते बायकांनी डोक्यावर
अ बरोबरय, बरोबरय, अ आणि पा म्हणजे कसं सगळ्यांच्याच म्हणजे तनामनात ती वारी घुसलेली असते.
घुसलेले असत.
आं, त्याच्यामुळे फार सुंदर वाटत. आणि आता तर शाळा -शाळा शाळांमधून छोटी शेका होईना. थोडस, वातावरण झालेलं आहे, मग ती इंग्लिश शाळा असेल. नाहीतर मराठी असेल, नाहीतर मग कुठली, कुठली शाळा आहे. सगळे सगळे करतात म्हणून का होईना ते करतात, आपल्यात -आपल्या शाळेमध्ये आपल्या, म्हणजे आपल्या मुलांना छोट्या -छोट्या मुलांना सुद्धा त्या वारीचं महत्त्व कळतंय.
महत्त्व कळतय तेसन, म्हणजे अ
म्हणून त्यांना कळत अर्थात.
ती मुलगी लहान हेय, पण ती आता दोन -तीन वर्षापासून शाळेत चालली आषाढी- एकादशी आषाढी -एकादशी. आता तिने मला सांगीतले म्हणे आमचं पण सेलिब्रेशन असेल मला तुळशीची, छोटी अ कुंडी या तयार करून ठेव बरं का! मला परत ह्या वर्षी लागणार आहेत आता ते दरवर्षीच माहिती ना माझा टाळ शोधून ठेव. तिची अगोदर पासूनच तयारी.
हो मग आणि त्या त्यांचा उत्साह बघून आपल्या वेगळा उत्साह येतो. कि नाही आता ती स्वतःहून म्हणतीय म्हणजे मला करायचंय बरं का! मला पण, मला पण ती तयारीत राहायला पाहिजे किमान त्यांच्या शाळेच्या वातावरणात आपण, आपले पण शाळेचे दिवस आप पपने आठवले जातात, हं ही ही पण एक
रिपट होत. तर ह
म नाही आणि ही पण एक आपली वारीच झाली ना की आपण परत त्यां च्या बरोबर त्यांच जीवन जगतोय, वारीबरोबर वारीत, वारी बरोबर वारीत जातो. शाळेबरोबर शाळेत जातोय, म्हणजे ही पण एक वेगळी वेगळी वारी चालूय आपली. आयुष्याची वारी चालूय.
आणि काय काय पण त्यानिमित्ताने ना हे सगळं उजळणी होती ना तर ते इतकं छान वाटतं ना.
हो प्रश्नच नाही, आणि अं त्या अं म्हणजे भक्तिमय वातावरण तर असतच असत, पण सगळे एकत्र एकत्र आल्यामुळे, एकत्र सगळ्यांमुळे आपल्याला एकमेकांचे अ, जास्ती ओळखी होतात परत, एक एकमेकांची सुख -दुःख वाटली जातात काही का होईना आपल्या घरापासून एक थोडस लांब गेल्यामुळे म्हणा, किंवा वेगळ्या वातावरणात गेल्यामुळे, एक वेगळा सुदृढ, सुदृढता येते आपल्या- जीवनात हे, हे ज एक बदलूनच जात ते वारीचं वातावरण ऍक्च्युली, ऍक्च्युली मी ना फक्त म्हणजे, आं असं आम्हाला म्हणजे सगळीकडेच. लहानपणापासून. हे वारी नुसतं ऐकूनच सवयय बरं का. आम्ही म्हणजे पाहून, आम्ही पाहण्यातच आनंद घेतलेलाय. पण मला करायचीय. एकदा- एकदा अनुभव घ्याय
माझी सुद्धा, खूप इच्छाय की, एकदा तरी वारीला जायच. ते पण पाईच जायचं, थेट. असं म्हणजे गाडीने वगैरे नाही जायचं. असं तर नेहमी जाणं होत आपलं. आपण गाडी करुन तो. बसने जातो. सगळय. पण एकदा तरी त्या वारीमध्ये ना, त्या वारकऱ्यांसारखं खच होऊन जायचंय आणि
अन् त्यांच्या- त्यांच्यात मिसळून, त्यांच्याशी एकरूप होऊन. आपण - आपण पण, तो आनंद घेतला पाहिजे ना. एर एरवी आपण, आपल्या मैत्रिणींना भेटतो. सगळ्यांना भेटतो. पण न ते ओळखीचे असतात. पण अनोळखी लोकांना भेटून. त्यांच्याशी संवाद साधून. त्यांच्याशी मैत्री करून एक नवीन, नवीन जगात तच गेल्यासारखं होत. नवीन जग, नवीन मैत्रीण.
काय ना पण मानुसयना, स्वतःचं दुःख विसरतो. स्वतःचं दुखनं - खुपणं असेल, ते विसरतो. म्हणजे, तो एकदम वेगळ्या वातावरणात जातो. इतका पॉझिटिव्ह होतो ना, तो.
हो.
म्हणजे त्याला ते औषधचय एक प्रकारचं. मी त म्हणते. म्हणजे, त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची सु सुद्धा गरज नाहीय.
बरोबरय, बरोबरय. चालेल- चालेल. परत बोलू. तुम्ही या न हे करूया. हं. चालेल, ओके.
हो, हो.